हॅलो!
आवाज येऊ राहिला का.
हा हा येऊ रा
बत
सॅटर्डे का?
हा कापूस निंद लेले.
आ!
कालच वाट पाहिली मी का वरवर
अहो काल ना त्या या आलता बीग बाबीन आलत्या ना मग मी कुठलेच नाही केले कॉल.
हेना म्हणलं पण मी जेवत होती तवा.
हाक.....
मचक मचक आवाज वरे कडून जाईन. नेलीत म्हणतान पंधरा मिनिटांन. आवाज नही ईना....